ता
हॅलो
हॅलो ऐकू येत का
हा येते की तुम्हाला येते
हां येते येते बोला
काय करताय
काही नाही मग बसली टास्क पूर्ण करत
हा हा
की मी काय करताय
अ मे बी तेच
हां हांच् चहा दारला
चहा नाही पाच वाजता तुमचा
मग अजून नाही बघ पाच वाजता माझं पण
हम्म बाळ काय करते
झोपलं बघा आातच
आत्ताच झपलं
हय
हम्म बाळाचे पप्पा कॉल करतात काय
ते करतात की बोलतात त्याच्याशी व्हिडिओ कॉल करतात
हा हां
आजजी आजो ओपन करतात त्याचेे
होय कुठे राहतात
कोकनळ येला कागद
हा हा तुम्ही इथता अजून किती दिवस आहे
अजून नाही म्हणलं तरी मी दोन हा टटल पाच पाच वेळेस जाणार आणि त्याचवर लागल्यावर वारसा करून मग जाणार
हा हा आता किित लागले
आता दुसरा महिना चालूवा
होय का
हो
हं हं पाऊस असेल नाही तिकडं
हो, आहे की, चालू हाय बारीक.
हां.
तुमच्या तिकडे चालं असल?
होय चालू हाय. आज न्यूज ला सांगितलय ना, मुसळधार पाऊस आहे म्हणून.
होय होय. न्यूजमध्ये पण कसं, आधीच्या काळात कसं होतं न्यूज वगैरे काय नाही, लोकं आण असं ढगां अंदाज घेऊन, कसं सांगत होते ना सगळं.
हो.
पण आता कसं, सगळं न्यूज मध्ये पुढं काय होणार आहे किती पाऊस पडल? किती प्रमाणात पाऊस पडल ते सगळं सांगितलं जात. म्हणजे वाता वरण कसं होणार आहे कसं नाही, हे आताच न्यूज मध्ये सांगितलं जातं.
होय.
पुढ वातावरण कसं असणार आहे ते.
हम्म.
जग किती पुढे गेलय ना?
होय, किती पुढं गेलय.
आधी माणसं असा अंदाज लावत होते.
होय, आधी टायमिंग ते उन्हाच्या सावलीवर सांगत होतीत.
होय.
आमच्या आज्जी तेण
होय होय, आज आपल्या आज्जींच्या काळात असंच होतं आधी.
होय.
पण आता नेटवर्किंग नेटवर्क मार्केटिंगमुळं, आता सगळं आधीच कळतंय, की किती पाऊस पडेल कधी पडेल, पुढचं वातावरण कळून येतय लगेच.
होय.
आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्त वापर केला जातो, आता .
हम्म!
म सध्या आता, तुम्ही न्यूज बघताय?
बी न्यूज नाही, अ मोबाईलवर येत ते न्यूज बघतोय.
हो, आता न्यूजपेपर पण जास्त कोण वापरत नाही ना.
नाही.
आता सगळे मोबाईलमध्ये अपडेट येतात, टी. व्ही मध्ये अपडेट त्यामुळे न्यूजपेपरचा वापर आता कमीच झालाय.
होय, ते
ठिकाणी न्यूजपेपर वापरले जातं ना?
होय, आज्जा तेन असतात, तेनीच वाचत बसतात.
होय.
हम्.
आता सगळीजण मोबाईलमध्येच सगळे अपडेट घेतात, सोशल मीडियावरून न्यूजची सगळी अपडेट येते, अपघात कुठं झाला? कुठं काय झालं.
हम्म.
आणि त्याप्रमाणे अपघात पण आता भरपूर व्हायल्यात, न्यूज चॅनलमध्ये तर जास्त जास्त अपघातच याल्यात.
होय. जास्ती- जास्त इचलकरंजीच न्यूज असतयं. अपघाताच.
हो. इचलकरंजीमध्ये, रस्ते पण व्यवस्थित नाहीत ना.
नाहीत.
वेडेवाकडे, खड्डे पडलेले. त्यामुळे अपघात पण भरपूर होतात.
होय.
आणि त्याचीच न्यूज जास्त असतेय. आता न्यूज म्हटलंय की, कसं होतंय. माहिती काय. आधी थोडंफार कनी तेनी असं, जास्त वाढवून पण सांगतात, तेनी. म्हणजे त्यांच्या चॅनलच्या टी आर पी साठी
हम्म.
चॅनलला जास्त असं. पैसे मिळण्यासाठी त्यांनी असं. थोडंफार तरी वाढवून सांगतातच तेनी. प्रत्येक प्रत्येक शब्द त्यांचा खरा असल, असं पण नसतय. हो, ना.
हम्म.
थोडंफार खरे असतात. थोडेफार वाढवून सांगतात.
ह.
स्वतःच्या टी आर पी साठी, त्यांनी असं करतात.
होय.
आता माणूसकी पण जास्त राहिलेली नाही. जिथे अपघात होतेत, एक- एक जण काय करतात. ज्यावेळेला अपघात होतो आपल्या डोळ्यासमोर होतो. ते बघत बसतात. त्याचे व्हिडिओ वगैरे काढत बसतात.
पहिला व्हिडिओ काढाय बघत्यात.
होय. ते जर त्या ठिकाणी पुढाकार घेऊन, अँबुलन्सला वगैरे फोन करून, जर हेल्प केले असती, तर. त्या समोरचा व्यक्ती जीवंत तर राहील ना. त्याला काहीतरी नुकसान थोडंफार कमी होईल. या गोष्टीचा, विचारच करत नाहीत.
नाहीच.
न्यूजमध्ये तर स्पष्टपणे सांगले जातात. जागेवर ठार असे वगैरे सांगतात. डायरेक्ट.
होय. आणि मध्ये आपल्या एस टी चांडवरच एक बाईच ॲक्क्सिडेंट झालं. बस खाली येऊन.
होय, होय.
होय.
ऐकले मी ते पण.
हम्म. ती आजी वळखीचीच होती. ती काने आमच्या गल्लीतन ते परकर तेन, विकायला जात अस होती.
हो. पण असं वाईट वाटतं ना. ज्यावेळेला आपलाच ओळखीच माणूस असं झालं म्हटल्यावर. ऐकल्यावर.
हम्.
प्रत्येकाने असं, त्या - त्या वेळेला अम्बुलन्स वगैरे बोलवून पुढाकार घेतला पाहिजे, कोणीतरी. पण एकेकांच्या मनात विचार होता. मला पोलीस. केस होईल ऍक्सिडेंट केस आहे या सगळ्या गोष्टी. गोष्टीचा विचार करून त्यांिने काय करतात, पुढाकार घ्यायला बघत नाहीत.
हा.
थोडीफार पुुाकार घेतला, की समोरच्या व्यक्तीचा जी वाचू शके या गोष्टीचा विचारच करत नाहीत.
नाहीच करत.
आणि न्यूज मध्ये पण स्पष्टपणे सांगितलं जातं जाागेवर ठार त्याच. व्हडओ वगैरे व्हायल के जातात मा व्हिडिओ करण्यासाठी वेळ, पण त्यामग फोन करून बण्या णे ह
हम
माणुसकीी राहिलेलीच नाहीये, कुठेतरी चुकून एखादा वेळेस कळत की माणुसकी आहे. जज नाही तर माणूस किती नाही. क्या हो अ का्या अक ते बोलाची.
हम्म कोणतं वारते काय.
हो हो म्हणजे आमचे काय घरात पप्पा मम्मी आहेत ना थोडाफार आवाज येते
बाळसोबत खेळत असते
हो होय झोपले ना ते त्याला उठवा लागलेत
हा
तेिक तर जास्त झोूप म्हणत असते दिवसभर मग त्यांना खेळायला मिळत नाही त्यांच्यासोबत ना
होय होय
ते येऊन उठवतात त्यांना खेळायला लागतात ते त्याच्यासोबत त्याला एवढी झोप येत आहे एकदा की ती उठत पण नाही
अ बाय
हो मग त्याला उठवून त्याच्यासोबत खेळत करत बसतात मी कधी खेळायचं म्हणत त्याच्यासोबत आता दिवसभर झोपून काढायचा होय ती एक माया व वेगळीच असते ना
हो बाळा
आता आमच्या घरात तरी सध्याही नाही म्हणलं तरी माझा बहुत जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करतो बघा ती न्यूज वगैरे बघण्यास हो आणि न्यूज पण भरपूर न्यूज बघतोय कुठं काय झालंय सगळं माहिती असते
होय
तर सोशल मीडियावरून प्रत्येक ठिकाणची एक एक एक एक न्यूज येते ना टॉपिक नुसार एक न्यूज येतात ना म्हणजे असं प्रत्येक न्यूज एका ह्याच्यात सगळी न्यूज नसती कुठं काय झालं आहे की ह्या ठिकाणचं एकय एका ह्याला न्यूज येते त्या वेगळ्या ठिकाणी त्यांच वेगळी न्यूज येते असं येते ना ते सोशल मीडिया र कस त्या आणि त्याचे वेगवेगळे ऍप्स पण आहेत ना सोशल मीडियावरर न्यूजचे त्यांच्या त्यांच्या चॅनल्चे
हम्म आहे की के के न्यूज आहे परत ते कुठले कुठले आहेत पहा न्यूज ते ते
त्यांचे त्यांचे न्यूज चॅनल पण आहेत. आणि ते कसं होतं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी न्यूज येते सगळी एकत्र येत नाही. आणि आता न्यूज आधी आध कस असायचं न्यूज पेपर आल्यावरच कळायचं. कुठं काय झालय कुठं काय नाही त्यासाठी पूर्ण दुसऱ्या दिवशीचा वाट बघायला लागत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ कधी होईल ते न्यूजपेपर कधी येईल?
आता झालेल्या एक तासात लगेच समजतय.
होय डायरेक्ट लाईव्हच येते सगळी न्यूज.
हा. जग खूप पुढं गेलय.
होय होय आधुनिक तंत्रज्ञाचा जास्त वापर होतोय बघ आता.
होय.
सोशल मीडिया.
हा.
आणि प्रत्येक जिथे बघाल तिथं प्रत्येक जण म मोबाईलमध्ये टी लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्येच जास्तीत जास्त काम करताना आपल्या दिसून येतय.
होय.
आधी कसं मॅन्युअल सगळी काम करत म्हणजे वय पेन घेऊन लिहून काढत होती आता नाही आता प्रत्येक ठिकाणी जिथे काम चालू असते तिथे एखादा पी सी असतोच. कॅम्प्युटर असतोच.
हम. असतयच.
होय.
हम्म.
आता सगळे आधुनिक तंत्रज्ञान मग सगळं सोशल मीडियावरच आहे. सगळ नेटवरच मिळतय प्रत्यक्षात जाऊन पाहणं
ह ह हा.
आणि त्याला वाचणं करणं हे प्रत्यक्षात न्यूजपेपर बघ वाचणं हे सगळं काय राहिलेलंच नाही आता.
हो आणि आल बघा पाऊस.
हो आणि आला.
जरा थांबल होता आणि आला.
हो पावसाला तर प्रमाणच नसल्या गत झालयं.
होय आणि कधी पण पडालय. हम्म तसच झालंय आता. बरं ठीक आहे मी पुन्हा कॉल करते तुम्हासनि.
हो चालते चालते.
हा.